हॅलो कस आहे. तुम्ही
बेसांव बेसांव तुम्हीं नाहीं
हां हां बेस आहे कां करतांय नाहीं नाहीं वांता करांयच्यां आहे
ओके
हम्मं हम्मं कायं करतांय तुम्हीं कायं के आमचं अं आमच्यां आमच्यां माणसं तरं चिकनं धाडतो म्हणंला नां आंत नाहीं झालं नाहींतां ते झालं आंता करतं मंग
चिकनं के अजूंन
हम्मं
स्पेशलं चिकनं करतं आहे कां अजूंन
हो आजी चिकनं स्पेशल असं आमच्यां सासू आलीं दो तीनं दिवसं होतंय कायंहीचं नाहीं करलं तरं जानं म्हनंलु तरं खात्यांत की नाहीं खां मणं माहीती नां शपंत मांत सथडं तेवढं खां नाहीं अँडे हम्मं
विचारां नाहीं की खांता की नाहीं म्हणूंन
मे खातं नाहीं भरतं होऊंन हां ककी अनमांन होतां दोन तीनं दिवसं होतां नां आमचां माणूंस आं जास्तं संच खायचं राहतं म्हणूंन तीनं दिवसं स्वंतः काळचं नाहीं खांता आंण मानलूं आंताच्या भावले धडतो घेऊंन धाडूंन दे म्हणलं होतं तसं अं
ओके
हम्मं म्हजेेतं तरं पोरांठा क एक खादी बाहेर खेलतं आहे एक खादी होमवर्क करतं आहे त्यांप तसं मंग सांगतय दोन जालं लिहूंन एक हांय म्हणूंन सांगत तरं खंस मंग लिहून लिवू म्हणूंन म्हणतं खेसं त्यांला होमवर्क करतां बरं आंता यं केजी मध्यें होती हो हो बे
बेसकलं तरं
आंता पोरगी तूनचंय आहे ते ते बडीलेच जावांलाचं नाहीं फायां तरं कां करतं की कां
अलवटं होतं रे तसे सही घे तरवतां बेसस करतं राजां
हे आंता हे सांल पुरांत हे सांल वाटलं म्हणूंन असलं आंता थाडं बर्डे हांय आंता इरवं आरलेले आहे
ओके
हम्मं कांल अगं एक साल घरी शवणां म्हणूंन त्यांला तलं वाटवलां आंता पुळांच्या सांल तरं एल केजी यूं केजी आंता वाचते त्यांसाठी आंता धाडूंन देल तरं एकदाचं असतो फीज फीज ते साडेसात हजांर म्हनले ताई
पोरांला किती रूंम देतेय ती
साडे आठ हजांर
एल के जीला साडेआठ हजांर
यू केजी ये केजी ए केजी ले हो साडे आठ हजार म्हणले आता मी मला त्या दोघता देलो. मी तर तेवढा, तेवढा मग नाही. बांध म्हण मालो मी आता हो बांधता ते कमी करतो गे मग ना तर दोघ मिरूनवते साडे सात ते साडे आठ मला तर कमी होते की दोघ ता मी पंधरा हजार देतो मानतो आता कायस करून देऊ.
हो मणा नाही तर अजून अदीिक होतात ना.
आता ते आता येले नको कमी करू आता दोन, तीन साल होत. पोरगीला तर कमी कराव नाही. मता काळे मला एच तुटत जात असा आहेता ते ना तेवढं रेग्युलर नाही र आहे. त्या एकदाम हजार तरी कमी करा लागते.
करर्मा ना.
हम्म. फस नतो तेेस बनता न करून एखादा कमीच देतो आता. तेच मारले आता कमी, कमी अंदीस मला ता एकालेयक, एकालेयक संगुण सग्र पेरेंटस तेसस म्हणते. म्हण ना
हा.
ते भांतनी खाऊून घेवाचं म्हणून म्हणली आता तिन. सरी ग म्हणल होळी टिनिटी मंद. गलू ते कोम रे टीचर हाय य च.
हम हं.
हम् ते आता चांगलं तर भलता आणि तव काम करून देतो.
बेस सांताात कीमा स्स्कूल
सांगता तसं सांगताय की नाही माहत आमचा पुरता बेवसास वाचवतय ना. सगळं सांगते. स्पेलिंग सांगते. काय सांग मला तरी सांगते. लिव ते ते केकले आमच्या तर आ कामात. कोण बचव तेले इंटरेस्ट नात तेलाले इंटरेस्ट नाहीहिला तर किती मोठा स्कूल मध्ये दिलं तरी त ससरा येतेत.
हो ते करराक्टस
हम्म, त्यायसाठीता आमचा इंटरेस्ट होते. आम्ही आ आता घरी आता आम्ही वाचून आहे. की एक थोडं आम्ही हेल्प करा करते कर म्हणून. सोडून दला तर ते स्कूल मध वाचा होते. ख स्कूल मंदिच्या कस स्कूलच राहतय तर घरी यता थोडं आम्ही पाहावा लागतो. ते पायला कसते होते.
हा.
मीस तर ते स्कूल मंद जाऊन वासते मला तर ते होते की ते आता आम्हाला का एक राहतं त्याच्या स्कूल मंदी वीस, तीस जण राहते. आता त्याला सगळ्याला हांगावा न क आजू. त्यासाठी आम्ही आता थोडा घरी येऊन इंटरेस्ट तसं खेळलू येलू म्हणून, आम्ही थोडा लाटत. आता वाचवण होते.
हो घरी आले का काम असं खेलतात खेल मन सडवून दिले त्या पोरव वाचवत नाही.
तसच राहते ते तर आता तर अलवाट बेसस आहे. लिवते, येवून असं लिवते, होमवर्क करते, वाचते. ते कुठे न्यायचा बाह, र तेवढा बाहर नाही निगंते. घरीच राहते, हम्म. ते स्कूल ला गेला, तर घरी येते टीव्ही पाहित बसले होते.
हा. पेसस.
तसं नव्हतं आम्हाला आता दोघात -दोघाले वाचाव आम्हाला तर आता फीज, नर्सरीला साडे आठ. म्हणता एका वये ते द्वारे, एके क्लासला दहा हजार म्हणते दहा हजार म्हणता वीस हजार म्हण. काय? आता दोघाला वाचवणं, मला तर आता होते की. एकाच्या कामावर, मंग नायतर आज भूकून माग युनिफॉर्मला मानते, आज का काव की मानते, थेट आला गाजत.
ते अलगच ना.
हम्म, ते अलग आलं अचकू. फीसता, फीज ते दिमाग खराब बस होता. आता मोठा होलात अजकुते, फर्माईश मोठा- मोठा राहिते त्याला अजूक.
हो राहतेस.
हम्म तेच आता फोर्थ, फिफ्थ वरक वाच सेवन फिफ्त मंथ हे, आता गुरुकुल कोणतातरी हॉस्टेल. लिवावलाता. आला तर तिकडच धाडतो. हेच हॉस्टेल बोलत त आता तिथे कसं येईल तसं सेकंड इयर वरकत. आमा, टेन्थ वाराच कसय राहिते तेव्हा मांगा आता कुठेही जातो मला तर जात नाही तिथे वाचावलं तर तिथी.
नंतर राहताना बेस राहते.
अ, फेस म्हणून घेत. हम्म, हो कि आता भार हॉस्टेल मध्येच तसली फॅसिलिटीज हाय. हम्म, तिथी बेस हाय फॅसिलिटीज.
बाहेरच्यांना तर हॉस्टेलमध्येच बेस सांगत राहत आता.
हम्म, काय आता तिथती मला तर कोणतं काम राहते त्येले. स्कूल मंदी स्कूल तवाच नावं रहते अजकू आलात हॉस्टेल आलात आजकू. अ कामांत तर ट्युशनवाणी कस ब, ब बसून हे करवते.
हो.
ट्युशनवाली कसं सगळ्याला बसवून करवते.
हम्म, त्या तीच कस हाय, त्या वाडन बसवून बसवून हा ते बराबर राइट. ना खेळणार, हे करणार. ते करना, फिरना, गिरना काहीच नाही राही.
आता भु त्रास झेलत राहायचं.
आता पोवा, काय तरी करणं. मला तर आता वाचवण लागत अजोकाजुका.
हो काय करतस?
हम्म आता आमचा कसा गेला गेला तर इल तरी नाही बसवलं तर कसं. आम्ही सेकंड इयर वर शिकले मी.
ओके.
हम्म, मता डिग्री करता- करता मला घरणा नाही, लग्न झालं, दोन परावा झालंय.
हा हा...
हम्म.... मशला दर ग ह हे तसच करतो म्हणून घेतल प आता ते गेलू सासरी ते इसगाव ते एक गाव हो ते हो एक सात ति तीस निघून गेला तर घागे पोरापो ट आला ते गेला दोन साल, आजुक पोरगी ते गेली. आता ते आता इंटरेस्टच नाही राहले आता. हम्
नाही फस्ट असच सीकवा
एता नाही जा हो हो हे सर्वात इंटरेस्टनेस म्हणून असं होता. ते आता मशीन- विशीन शिवण येतय, हेच आता घरी बसून मशीन शिवतो. बाकीसे होतय आता आमच्या हातचा खर्च निगत अजूक
हम्म हम्म, किथे वेळ देता ब्लाउज ला?
साध ब्लौज लेक हाकी, आता शंबर मणल पर्कणी आता वरक नैदेले अस्तर लावला तर दीडशे, माझा अस्तर लावला तर दोनशे.
हम्.
स्वतः डिझाईन बिझीन लावतात त्याचे रेट, आता कसा डिझाईन त रेट ड्रेस शिवलाता दोनशे, अडीचशे, अम्ब्रेला साडेतीनशे तस ह्
ओके.
अगेतो आहेजे
पेपर वडतय.
आता आता कस मागाव आता शिवना माला तर मी आपत होते की
शेळ ना आप तसात
हम्म, कोण शिवता तला माहित असन.
हो. शिवण मल्या शिरा माण्या्च्या शिरा दुखतात, पाय दुखतात.
हम्, सरे मारे
हम्म, सर